हॅलो
हा नमस्कार ताई येतोय आवाज
हां हां ताई बोला मी संगीता बोलते आहे हॅलो
नाही बोला बोला बोला आपण कार्यासर बोलतोयत बोला हो येतोयेत आवाज बोला हॅलो
आवाज ना मॅम अ जोरात आवाज कर म्हणजे मोठा आवाज येत नाही मॅम तुमचा
हा आला का
हो बारीक येतोय एकदम
हा आता आला का ताई
हो येतो येतो बोला
हो बोला बोला बोला काय म्हणताय काय चाललंय बाकी
बाकी काय नाही मजेत तुमचं
हो आता बघू चहा चहा ची वेळ झाली आहे सगळे मेंबर झोपले आहेत उठले की हळूहळू करूया
चहा ची सवय पण थोडी वाटते खतरनाक. आपल्याला आहे तशी ती
हो. नाही मी तुम तुम्हाला ना ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्सबद्दल सांगण्यासाठी कॉल केलेला होता. तुम्ही यूज केलं का, ऑगॅनिक प्रॉडक्ट्स वैगेरे?
कसे ऑरगॅनिक प्रोडक्ट्स ताई?
म्हणजे नॅचरल इनग्रीडयनट्स वापरून बनवलेत. इसेन्शियल ऑईल वैगेरे, स्किन केअर ह स्किन केअर स्किन केअर विषयी. हो, सोप्स वगैरे. नाही का, तुम्ही यूज आपल्याकड ब्राईट हो ब्राईटनेस सोप असतात. परत आणखी की घर सोपाय केले का तुम्ही, घरसोफ वगैरे? हो ती पण खूप छान सोप आहे, तिचा रिझल्ट पण खूप छान आहे. ड्रायस्किन साठी चांगली सोप आहे ती, घरसोप. आणखी फेअरनेस क्रीम पण आहे, फेरनस क्रीम पणचा रिझल्ट पण खूप छान आहे.
अच्छा अच्छा. ते कशा कशावर असतात, ह्या फेयरनेस क्रीम?
अ आपले पिगमेंटेशनसाठी आहे, परत आणखी की पिंपल्ससाठी आहे, सोपपण आहे पिंपल्ससाठी. अ नाही माझी फ्रेंड बनवती. पण मग मी रिसेलिंगच काम करते त्यामध्ये असं.
अरे वाह.
हो.
म्हणजे मोठं घरून करतात, की कसं करतात?
काय म्हणता?
प्रॉडक्ट सेल कशा करता, घरून घर आहे की शॉप?
ह नाही घरा म्हणजे आपलं वर्क फ्रॉम होमच आहे. घरामधूनच करते त्यांच्याकडन येतं ते कुरिअरने येतं आणि मग मी सेलिंग करते. ज्यांचे ऑर्डर असतील ना, तर मग ते ऑर्डर घेऊन मग मी परचेस करते त्यांना असं. आणि आपलं समजा हो बाकी दुसरीकडेपण पाठवायचे असल्या ना असं आउट ऑफ वगैरे तरीपण आपण देतो ते, ते पण त्याचा कुरियर चार्ज असतो फक्त एक्स्ट्राचा. पण छान आहे, त्याच रिझल्ट वगैरे छान आहे. आपली परत त्याच्यामध्ये हो स्वतः यूज केलेय मी हो. स्वतः युज करते ना. मग ते मी स्वतः युज केलं, त्याच्यानंतर मग रिझल्ट छान आला ना मग मी त्याच्यानंतर रिसेलिंग करायला लागली.
आजकाल ते कसं कॉस्मेटिक्स वगैरे ते खूप असतात ना, त्याच्यापेक्षा हे ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स मी ऐकलेले तर आहेत, म्हणजे फरक पडतो.
हो शंभर टक्के, शंभर टक्के रिझल्ट आहे. फक्त एवढंच का असं का केमिकलचा कसा रिझल्ट पटकन येतो, तस ऑर्गॅनिक प्रोडक्टचा रिझल्ट आहे ना कमीत कमी दोन महिने, तीन महिने कमी कमी तीन महिने लागतात. पण शंभर टक्के रिझल्ट आणि बेनिफिट हा असतो की अ पुन्हा ती गोष्ट होत नाही, म्हणजे समजा तुम्हाला पिंपल्स झाले किंवा मग डार्क स्पॉट वगैरे असलं ना, तर ते जातंय एकदा परत येत नाही. तस केमिकल
पण मग याचे प्रॉड याचे रेट सर्व सामान्यांना परवडतात का, म्हणजे आता सपोज मी एक गृहिणी आहे, आता जर मी काही गोष्टींना माझ्या हजबंड हसबंड वर डिपेंड राहते आणि मग जे मी जे ऑर्गॅनिक घर सोप पण तुम्ही म्हटले, की त्याचे प्रॉडक्ट्स म्हणजे काही काहींचे प्रॉडक्ट्स खूप हा हाय फाय असतात. चारशे, पाचशे ॲज अ हाऊस वाईफ मी म्हणजे एक मी तर म्हणजे विचारच करेन
हो हो हो, नाही. हो नाही ते केमिकलयुक्त असत ना, त्याची प्राईज तशी असते. आपल्या ऑरगॅनिक प्रोडक्ट्सना आपण फक्त जास्त आपलं बेनिफिट नाही, प्रॉफिट काढलेलं नसतो. त्याच्यात काय तीस, चाळीस, पन्नास रुपये काढलेले असतात. आता मी, त्यामध्ये तरी आता,
ते सांगू शकाल का तुम्ही?
समजा आता पिगमेंटेशनची क्रीमे समजा, हो पिगमेंटेशनची क्रीमे, ती कमीत कमी ओरिजनल प्राइस त्याचे दीडशे रुपयेय, त मी कमीत कमी, ती एकशे साठ, एकशे सत्तर ला सेलिंग करते. असं म्हणजे वीस ते, तीस रुपये, हा, बेनिफिट काढते फक्त जास्त जास्त नाही, म्हणजे समोरची व्यक्ती पण ती घेऊ शकते अस.
म्हजे मी तुम्हाला एक बोलली ना, मी ऑज हाऊस वाईफ म्हणून, ह ह ह.
तुम्ही क्रीम बघितलं, बाहेर त्याची कॉस्ट जास्तये. कुठे पण बघा, ऑनलाईन वगैरे, कॉस्ट जास्तये त्याची, ऑर्गनिकची.
ते किंवा सनस्क्रीन पण बघते ना, मग ते चारशे पाचशे रुपये घालायला, मला वाटत की नाही जाऊद्मा, याच्यात आपल्या मुलाच हे सुटून जाईल, आपल्या मुलाच ते होऊन जाईल अस.
हो हो.
जर असेल तर प्रॉडक्ट्स मला आव
नाही यामध्ये तस नाही, यामध्ये छान प्रोडक्टे सर्व, आणि शॅम्पू वगैरे कंडिशनरे. सगळं रिझल्ट पण छाने, म्हणजे मी प्रत्येक युज केली ना, त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के सांगते, हो, हो, हो, हो. हो, हो, हो. हो आणि त्यात एक आपलं, मेकअप साठी आपण किती खर्च करतो, ते प्रो
हो, मग, त्याच्यासाठी काये तुमच्याकडे? हॅलो आवाज येतोय ताई.
तर तोच, तुम्ही बघितला ना आपल्या याच्यामध्ये, तर याच्यामध्ये आपली एच डी पावडर म्हणूने, त ती फक्त किती एकशेऐंशी ह एच डी पावडरे बघा ती, एकदम छाने, म्हणजे तुम्ही वाटणारच नाही का पार्लरमधूनच वाटल, केलेलं मेकअप. एच डी मेकअप, एकदम छान, स्मूथ आणि मस्तय. ते एक वर्षभर म्हणजे भरपूर असते, ती पावडर फॉर्म मध्ये ना एवढे एवढे डबे असते, पण एवढीवशी घ्यावा लागती, चुटकी भर अशी, त्यामध्ये ना भरपूर मेकअप होता. असं एक वर्षभर टिकते ती असं, मी स्वतः यूज करते ती पण. हो नाही छाने, हो ते रिझल्ट छाने त्याचा, शंभर टक्क
मग तुमचा एखादा अनुभव आहे काय? तुम्ही एखाद्या लग्नात त्या पावडर वगैरेचे प्रॉडक्ट युज करून गेलेले आहे. म्हणजे म चेहर्याला काही साड इफेक्ट वगैरे काहीच नाही.
ईफेक्ट नाही, उलट चेहरा वॉश केला ना, त एकदम स्मूथ चेहरा होतो, आणि आणखा फेर दिसतो तो. चेहरा.
अरे वा, अरे वा, म्हणजे तुम्ही हाऊस वाईफ असून, म्हणजे स्वतः
स्वतः ह युज केली, हम्म, म्हणजे कसं ना आपण समजा एखादं प्रोडक्ट घ्यायचा असलं, आपल्याला समजा स्वतः युज करायचं आणि नंतरही सेलीग केली ना, तर टेन्शन नाही राहत, म्हणजे समोर आता तुम्हाला मी सांगू शक ते ना, ताई तुम्ही घेऊन टाका, शंभर टक्के खात्रीशी
रिझल्ट म, समोरं विचार ताचना ज तुम्ही एवढी मला हे देतायेत, तुम्ही युज करता का? ओके ओके छाने.
म्हणजे क रिझल्ट आपल्याला आला ना, म समोरच्याला आपण श्युअरली सांगू शकतो ना, त तुम्ही घ्या काहीच प्रॉब्लेम नाही.
ह ते तर आहेच, पण मग आजकाल म्हणजे लोक फार चूजि झालेले आहेत. म्हणे पैसे खर्च तर करतात, पण म्हणजे, रिझल्ट हवा ना.
माझ्याकडे मोस्टली आहे, म्हणजे भरपूर कस्टमर झाले माझे, म्हणजे रेग्युलरली चाल चालू झाली कस्टमर घेता येते असं
मग तुमच चांगलंय ना बाहेर कुठे कुठे जाऊन जॉब करण्यापेक्षा आपल्या मनाला आवडलं तर करा म्हजे घर मुलांच बघून
मुलं बघून सर्व बघून हो आणि रिझल्ट पण शंभर टक्के ना हम् त्याच्यामध्ये भरपूर प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे ते प्रोडक्ट आय रलॉन आहे आपले डार्क सर्कलच रोललॉन असतं त्याचं कीट आहे तर त्याचा पण भरपूर जणांना फरक डार्क सर्कल किट आहे म्हणजे आपलं डोळ्याच्या खाली वर्तुळ असतं नाही काळेवर तुळ आले असते बघा अंडरय ह अंडरय सर्कल हो त्यासाठी ते त्याचं कीट आहे ना पूर्ण म्हणजे ज्याला जास्त असेल ना ते तर तो कीट वापरलानंतर शंभर टक्के रिझल्ट आहे त्याचा तीन महिन्यात
आणि त्या किटची प्राईज वगैरे कशी आहे
त्याची कमीत कमी तीनशे रुपयापर्यंत आहे त ा्म बाहेर जास्त कॉस्ट आहे त्याची प आपल्याकडे तीनशे हम्म तीनशे साडे
असेच पाहिजे काही प्रॉडक्ट्स म्हणजे कसं एक ज अ हाऊस वाईफ म्हणून पण आपण पण युज करू शकतो मी स्वतः म्हणजे छान दिसू पण शकतो आणि हाऊस वाईफ काय करतात छोट्याकडे तर मुलांच्याच्यात याच्याच्यात लक्ष तर देखणे आणि असे प्रॉडक्ट्स म्हणजे थोडे हेल्पच करतील ना त्यांना
हो तेच ना पण मग छान रिझल्ट आहे ऑर्गॅनिक प्रॉडक्टचा
की काय ते गरमी वगैरे पाऊस वगैरे झाला तुमच्याकडे
अ पाऊस तर कधी येतो कधी नाही
हा म्हणजे मजाेल एक दिवस पाऊस पडून गेला
एक दिवस हा छान वाटतं पण मग नंतर गरम होतं पाऊस गेल्यानंतर गरमी वाढते आणखी.
सर असते तेवढी सगळी निघून जाते मग भिजले की नाही पहिल्या. पावसात.
नाही पहिल्या पावसात नाही भिजली.
का.
ह काही अ पाऊस म्हणजे मेन गोष्ट म्हणजे मला पावसामध्येच नाही आवडत जायला हम्म सर्दी वगैरे होते.
मग तुमच्या प्रॉडक्ट्स मध्ये सेल्फ युमिनिटी हे करायला पण असेल ना काही.
ह नाही नाही नाही नाही त्याच्यासाठीच नाही इम्युनिटी. त्या त्याच्यात सर्व फक्त आप स्किन केअर आहे आपल्याकडे हो. स्किन केअर सलव प्रॉडक्ट तसं.
मला वाटलं हे आयुर्वेदिक पण असतं ना लहान मुलांची इम्युनिटी बुस्टर्स वगैरे.
नाही ते नाही त्याच नाही आपल्याकडे ऑरगॅनिक. प्रोडक् हे कं हँडमेड प्रोडक्ट सोप वगैरे खूप छान छान आहे. जस पाहिजे तसे सोप बनवली जात आपल्याकडे. घर सोप बॅटनेसचे सोप. हो वॅक्स सोप सुद्धा आहे.
बॅग सोप नसत अच्छा मला माहित नव्हत आता माहिती पडलं म्हणजे ब्युटी प्रॉडक्ट त्याविषयी माझं ज्ञान थोडसं कमी म्हणाल तरी चालेल
हो का ऑर्गॅनिकचं नव्हतं माहिती का तुम्हाला
नाही इतकं ेप नव्हतं माह म्हणे तुम्ही किटणताय म केम मा जे पण आजलीव्हटामें येतात ना तेवेच ी ऑर्गॅनिक आजकाल हा शब्द थोडासा हे नाही झालेला ना आणि ऑर्गॅनिक म्हटलं किथ खूप हायफा आहे. फ्रँड येत आता मला सैना जुसेनचा माहिती तिचं आहे. वेगवेगळे आहेत जे खूप म्हणजे स्किन केअर याच्यात खूप नावाजलेले आहेत.
सर्व प्रकारचे प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे असले ना तर मला कॉल. करावत मेसेज टाका किं मी तुम्हाला टाकाल तुम्हाला प्रोडक्ट. माहिती वगैरे सगळं टाकते तुम्हाला इमेजेस वगैरे सगळं टाकते मी तुम्हाला.
हो तई बाकी अजून काय म्हणत बाकी सगळं व्यवस्थित. बाकी सगळं व्यवस्थित.
हो हो बाकी मजेत तुमचं
हो एकदम छान चाललय चालेल तई बोलून खूप. छान वाटलं तुमच्याशी हवा असेल. मी सांग तुम्हाला ठीक ओके. हो ताई चालेल.
हो. आणि सांग तुम्हाला पाहिजे असले ना तर मला मेसेज काका ताई. ऑरगॅनिक प्रॉडक्ट पाहिजे असेल तर. चालेल ताई ठीक आहे. हो थँक यू ह तई हो.